हॅलो.
हॅलो. हा.
हा नमस्कार मॅडम, कार्याचा आपल्याला टास्क आलेला आहे. त्याकरिता मी फोन केलेला आहे, तर आपण प्रवा त्या विषयावर बोलूयात.
हो चालेल.
चालेल तुम्हाला?
हो, हो चालेल.
म्हणजे आता आपल्याला हा जो टास्क मिळाला आहे, या निमित्तानी आपला सुद्धा एक नवीन प्रवास सुरू झालेला आहे मैत्रीचा, कारण आपल्याला त्या निमित त्याने नवीन मैत्री मिळत आहे, नवीन फ्रेंड्स मिळत आहे. किंवा आचार विचारांचा आपल्याला आदान -प्रदान होणार आहे. म्हणून तस तर आपण प्रत वेगवेगळ्या प्रवास करतच असतो जीवनामध्ये. जीवन हा एक प्रवासच आहे, तुमचं काय मत आहे या विषयावर?
हो बरोबर, जीवन हा एक तुम्ही बोलला ते एकदा अगदी बरोबर आहे. जीवन हा पूर्ण एक प्रवासच आहे.
प्रवासच आहे. म तो कसा आपण अ, प्रवास त्याला फेस करायच किंवा समोर जायचं. ते प्रत्येकाच्या स्भवावर असते.
हो.
हं नां आणि आपणं जो प्रवांस करतो एकां ठिकांणाहूंन दुसऱ्यां ठिकांणी जातो त्यामुळें सुद्धां आपल्यांला अं खूंप ताजं तवानं वाटते जे आपलं दैनंदिन जीवन आहे त्यांच्यामधूंन जरं आपणं थोड्या वेळांसाठी नुसतं बागेमध्यें जरी जाऊंन आलो तरी सुद्धां आपल्यांला खूंप ताजं ते वाणे वाटतें तो पणं एक छोटांसा प्रवांसच असतो एकां ठिकाणांहून दुसऱ्यां ठिकाणीं आपणं जरं आपल्या देशांच्या दुसऱ्यां बाहेर गेलो दुसऱ्यां देशांमध्यें तरं नं तिथलं सौंदर्य नाहीं निसर्ग नैसर्गिक सौंदर्य असेल ते आपल्यांला अनुभवता येतो आणि त्यांनिमित्ताने आपल्या ज्ञानांमध्यें आणखी भरं होतं असते आणि एक आत्मिक शांतता मिळतं असते म्हणूनचं प्रवांस हां आपल्या! जीवनांसाठी अत्यांआवश्यक घटंक मानलां पाहिजे आणि स्वंतः लां आपली कार्यक्षमतां वाढवण्यांसाठी रिफ्रेश करण्यांसाठी आपणं कांहींतरी प्रवांस करांयलाचं पाहिजे जीवनांमध्यें
हो बरोबर
हं नां कारणं आपणं जरं एकां देशांतून दुसरं देशांत गेलो एकां राज्यांतून दुसऱ्यां राज्यांमध्ये जरं गेलो तरं तेथील जे ट्रेडिशन असते त्यांविषयी सुद्धां आपल्यांला माहिती मिळते. तेथील लोकं परंपरा कशी आहे लोकंसंस्कृती कशी आहे. तेथील खांद्यपदार्थ वगैरें कसे आहेतं. त्यांची भाषा कशी आहे राहण्यांची शैली कशी आहे. जीवन जगण्यांची पद्धतं कश्या प्रकारचीं आहे असं म्हणजे आपल्यांला ज्यांना मध्यें पणं फांर भरंपूर फरंक पडतं असते.
हो अं हं
आणंखी तुमचं कायं मतं आहे यांविषयी प्रवासांविषयी
हम्मं प्रवांस म्हणजे कां प्रवांस म्हणजे तेचं कि आपल्यांला आपणं आंता दैनंदिन जीवनांपासूंन थोडं रिलॅक्स व्हांयसाठी एकां ठिकाणांहून दुसऱ्यां ठिकांणी जातो स्वंतःलां स्वंतःलां टाईम देतो किंवा आप आपणं जातो. बाहेर वगैरें तरं आपल्यांला दुसरे लोकं भेटतांत त्यांचे आपल्यांला मतं समजतांत. म्हणजे खूंप महत्वांचा आहे प्रवासांला
त्यां निमित्तांने कसं आपल्यांला नवीन फ्रेंडस मिळतांत प्रवांस करतं असतांना. किंवा आपणं जिथे राहतो त्यां ठिकाणीं. आणंखी तेथील स्थानिक जे लोकं असतांत. ते पणं आपली मंदत करतांत ते पणं एक मैत्रीचं नातं आपल्या सोबतं निर्माण होते त्यांच्या सोबतं आणि आपल्या जीवनांच्या प्रवांस आपणं आंणखी नवीन नवीन लोकांची श्रृंखला आपणं जुंळ जोडतं राहतो त्यां निमित्यांने म्हणूंन प्रवांस तरं माझ्यांसाठी आवडतीच पणं आहे. फांर महत्त्वांच सुद्धां आहे. त्यां निमित्यांने आपणं थोडं एकांतायांमध्यें जातो. अ स्वतःला फॅमिलीला वेळ देतो. नाहीतर मग कसं प्रत्येक जण आजकाल खूप बिझी झालेले आहे. एकमेकांना फॅमिलीला वेळ द्यायला, अ म्हणजे वेळ नसतो. त्यांच्याकडे. तर मग थोड फारच जर प्रवास केला. दूर कुठ कुठे गेलो तर आपल्याला एकमेकांसोबत वेळ पण घालवता येतो. मुलांना पण नवीन नवीन ठिकाणी आपल्याला नेता येते. त्यांना ते पण खुश होऊन जातात. आनंदित होऊन जातात.
हम्म बरोबर. त्यांना पण टाइम देतला जातो. आपल्याला पण त्या़ंनचा.
तेच. आणि नैसर्गिक जी शांतता आहे ती आपल्याला. अनुभवता येते. जर आपण निसर्गरम्य ठिकाणी गेलो तर. हो ना. देवस्थानाला जर गेलो. तर आपल्याला तिकडची सांस्कृतिक किंवा त्यांच्या दैविक काय? पद्धती आहे. रिती रिवाज ते आपल्याला माहिती पडते. आणि हिस्टरी जर प्रेल प्लेस असतील. तर आपल्याला तिथचा इतिहास जो आहे. तो माहिती होऊन जातो. त्याची माहिती मिळते. कधी कधी आपल्या जवळपासच्या ठिकाणी सुद्धा खूप चांगले ठिकाणे असतात. पण आपण जर घरातून बाहेर पडलोच नाही. तर जो तो इतिहास आहे. तो आपल्याला माहिती होणार नाही. आणि तर त्यामुळे आपण एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत अ तो जो इतिहास आहे. किंवा वारसा आहे. तो पण आपण हस्तांतरित किंवा स्थलांतरित करू शकणार नाही. आपण जर त्या ठिकाणी गेलोच नाही. आपल्यालाच जर माहित नाही. तर आपल्याला कुणाला सांगू पण नाही शकत ना आपण. त्या ठिकाणाविषयी. आणि तेच एखाद छोट ठिकाण असेल. आणि त्याचा इतिहास, किंवा तिथलं सौंदर्य, किंवा तिथली कलाकृती खूप छान असेल. आणि मग तेच आपण जर दोन-तीन जणांना सांगितलं. तर ते दोन-तीन जण आणखीन चार-पाच जणांना सांगतात.
हो हो हो.
मग अशा निमित्ताने म्हणजे जे पुरातत पुरा तन आपल्या कलाकृती आहे. त्या सुद्धा आपल्याला माहिती राहतात. आणि जतन होते त्यांच. पुढच्याना सुद्धा सांगू शकतो. आणखी तुमचं मत सांगा त्याच्या विषयी का. ही प्रवासा विषयी.
तुम्ही जे पण काही बोलला ना मॅडम, मला खूप चांगलं वाटलं. आणि तुम्ही जे बोलते सगळच रिलेट करते. आपल्या दैनंदिन जीवनासा ठी. प्रवास खूप महत्त्वाचाय.
आज. बरोबर आहे. प्रवासाम प्रवास करताना आपल्याला अ काही म्हणजे खूप अ विचित्र वृत्तीचे लोक सुद्धा मिळतात. किंवा काही खूप प फनी टाईप सुद्धा मिळतात.
काही खूप हेल्प करणारे मिळतात. म्हणजे अ जे हम्म व्यक्ती असतात. त्यांचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे रूप या प्रवासाच्या माध्यमातून अनुभवत येत. त्यात बघायला मिळतात, हाय ना.
हो बरोबर.
हम्म.
बरोबर.
हम्. प्रवास तर मला पण आवडतो प्रवास हा करायलाच पाहिजे.
हो.
त्यामुळ आपण आपल्या मुलांना सुद्धा वेगवेगळ्या विषयांविषयी माहिती ती सांगू शकतो, प्रवास प्रवास केल्यामुळे आपणच जर घरात राहिलो आणि प्रवास काही केला नाही तर आपल्याला इतर देशात विषयी पण माहिती मिळणार नाही हा आपण वास्त असतो पण जेव्हा आपण स्वतः तिथे जातो आणि ते अनुभवतो तो जो आपला अनुभव असतो तो आपण इतरांना सांगणे आणि फक्त वाचलेल्या माहितीवर आपण जे सांगतो या दोन्ही गोष्टी मध्ये तफावत असतो खूप फरक असतो.
हो म्हणजे आपण स्वतः अनुभव केलेली. आणि एक्सपिरीयन्स ऐकलेलं लोकांचे याच्यात पण फरक असतो त्याच प्रकारे
खूप, कारण कसं आहे ना प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा अ एखादा जर विषय असेल एखादी आता कोणाला फक्त नैसर्गिक ठिकाणच च आवडतात कोणाला फक्त धार्मिक ठिकाण आवडतात मग त्यामुळे कस त्याचा दृष्टीकोन बदलून जातो. कुणाला जर त्या ठिकाणात रसच नसेल तर तो काय करेल आपल्याला इ ख त्या ठिकाण्या विषयी माहिती सांगणार नाही तेवढ्या तन्मय हा आणि जर आपल्या आवडीच त विषय असेल येईल आणि आवडी ठिगाण असेल तर आपण, हम्म खूप तेजणार्थ म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये रसिकता घेऊन आपण तो अनुभव दुसऱ्यांना सांगू.
हो.
म्हणून मग आपण अ स्वतः जो अनुभव घेतलेला आहे आणि ऐकलेला किंवा वा चलेला असेल तर त्याच्यामध्ये फार फरक असतो. असं मला वाटते असं माझं मत आहे. ही प्रत्येक गोष्ट आपण स्वतः अनुभवायला पाहिजे.
हो.
बरोबर म्हणूनच आता बघा कि शाळेतले लोक पण सहली वगैरे काढतात यासाठीच काढ तात की लहान मुलांना पण समजायला पाहिजे अ याचा माहिती पाहिजे आता किल्ले वगैरे गडावरती वगैरे नेतात त्याचसाठी नेतात.
होव तेस कस इतिहास त्यांना अस तोच पण तो ते जेव पर्यंत तिथे जाऊन बघणार नाही की किल्ला म्हणजे काय? आपण त्यांना सांगतो अशा प्रकारची इमारत अस ते तशी प्रकारची इमारत बांधलेली असते राजांनी त्या काळामध्ये. अ सैन्याला लपण्यासाठी अशी मार्ग तयार केलेले होते हे काय केलेले होते. किंवा शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्यांनी काय काय तिथे योजना आखलेल्या होत्या, किंवा योजना केलेल्या आहे. ते आपण क्लासरूम मध्ये बसून सांगण्यापेक्षा तिथे नेऊन. त्यांना दाखवलो शिकवलो तर ते त्यांच्या अ लवकर लक्षात बसेल, आणि-आणि ते सांगूही शकतात. त्यांना कळतही तेवढं व्यवस्थित.
आणि त्यांना तितकाच त्याच्यात हे पण येतो न रस पण येतो की आपल्याला जायचंय. प्रवास करायचाय मित्रमैत्रिणींसोबत जायचंय.
हो!
घराच्या थोडं लांब का असना पण मग त्यांना त्याच्यातच वाटते.
हो नी ती शाळेची सहल काही वेगळीच असते.
हो ते त आहे.
हा हा हा! ती म पूर्ण शाळेपासून निघण्यापर्यंत त घरी येईपर्यंत खूप साऱ्या हूं म्हणजे आठवणी त्यांच संकलन होते आणि तो पण तो पन एक प्रवास खूप महत्त्वाचा असतो.
खूप महत्वाचा हो आणि तो शेवटपर्यंत लक्षात राहतो.
तो शेवटपर्यंत लक्षात राहतो कारण ती मजा जी आहे. ती आपण मोठे झाल्यावर अनुभवू शकत नाही त्याच्यामुळे आपल्या मि त्र मैत्रिणीं सोबत अ शिक्षक कांसोबत आणि ते स्कूलच्या बसमध्ये केलेला प्रवास. तो एक वेगळाच अनुभव असतो तो आपण कधी विसरू शक कत नाही अन तो पुन्हा अनुभवताही येत नाही कारण प्रत्येक क वेळी वय वाढत जाते, त्याच्यामुळे सहलीचे ठिक कान बदलत राहतात, आपल्या सोबतचे जे मित्र मैत्रिणी असतात ते पण कधी कधी चेंज होतात, आहे ना वयानुरूप सगळ्यांचे वि चार बदलत राहतांन मग प्रत्येक स्टेजमध्ये जो अनुभव आहे प्रवासाचा तो वेगवेगळा असतो, वेगळा दृष्टिकोन तयार होतो.
हो बरोबर.
त्याच्यामुळे प्रवास हा प्रत्येक स्टेजमध्ये प्र एक एज म्हणू आपला.
हो बरोबर.
ते आपण ठीक आहे मग मॅडम चालेल?
हो चालेल.